हॅलो
हा बोल.
येतोय का आवाज?
हो येतो येतो.
हम्म बोला. कुठे गेलं होते की नाही, मग फिरायला वगैरे पावसाळ्यामध्ये?
पावसाळ्यात, नाही आता कॉलेजच चालू झालं. जॉब चालू झाल्यानंतर कुठलं जाणार?
म मसं फिरणं वगैरे म्हणजे, अं ह कोणी ध धबधबे
आणि इथे जवळेच हम् हो ना पण आता पावसाळाच नाही तर पाऊस थांबला ना मग जायचं थोडस श्रावणामध्ये वगैरे आता श्रावणामध्ये फिरण्यात येतच ना
ते तर आहेच आमच्याकडे तर ते जुने घर आहेत ना इकडे
हम
तर ते पावसामुळे सगळे पडून पडून पडून पडून चाललेत
अच्छा म्हणजे असं माळवनाच आहे का
हा असंच मातीचे विटा मातींचे कौलांचे घरं
हम्
आता बरेच वर्ष झाले कोणी राहत नाही ना मग ते पडतायेत आता आमच्या स्वतःच्या या घराला दीडशे वर्ष झालेलेत जे की आमचा बंगला पण आहे जुन घर पण आहे पण मग जुन्या घरी देव आहे ना मग आम्ही कडे राहतो मग ते शेजारचा वाडा चाललाय पडत पडत ब्राह्मणांचा वाडा होता
हा हा
असं
जुने वाडे छान होते त्याच्यामध्ये थंडीच्या दिवसात गरम होत होत आणि गरमीच्या दिवसात थंड राहत होत
हा असं एवढं काही वाटत नव्हतं आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये गरम नाही होत जास्ती
हो ना ते कवलारू असल्यामुळे आहे ना आणि
थंडी वाजते बरं हा भयकर थंडी वाजते
ह काय काय असे जुने आमचं जे जुनं होतं ना घर ते असं होत ते ना बरेच म्हणजे अस
आण आमचना खूप मोठा वाडा आहे ऍक्चुली मधोमध घर आहे पुढे मोठं अंग णं मागे मोठं आगणं हे आण पुढं चांगण संपलं की लगेच रस्ता आहे
हा चारी बाजने असेल कंपाऊंडला
नाही नाही तीन बाजून हे एका बाजूनी नाही आहे एका बाजूने नाही आहे तर मग
सगळे सगळे तिथंच राहतात ना म्हणून तेवढं
नाही नाही आमची फॅमिलीच राहते म्हणजे माझे मम्मी पप्पा प आम्ही माझं भाऊ आम्हीच राहतो एखादी बहिणीचं लग्न झालेलं आहे आम्ही ना बंगल्यात राह सगळे बंगल्यात राहत होतो एकत्र फॅमिली होती
अच्छा ह तुझी रेंज कट होते ग आवाज येत नाही हॅलो
काय झालं
हम्म हम्म
मग देवामुळे इकडे रायला आलो
हट
मग हम्म
हम्म.
हां हां. आता ते पुढचं बाजू केेली पडून घराची, शेजारचा वाडाही पडला.
हम्म.
बरं ते पडला ना,, नेमकं त्या बाजूनं त्या साईडला ना असं कोळीवाडा हे. ते तिकडच्या बाजूला, मग ब्राह्मणांचा वाडा आहे न मग आमचा चा वाडा य. तर त्या वाड्यातले लाकडं सुद्धा या लोकांना कमी पडले. दरवाजे सुद्धा नेले, खिडक्या सुध्दा नेल्या.
अरे बापरे!
हो फार विचित्र लोकं राहतात,, असं.
पण ते, ते ब्राह्मणांच्या ते वाड्यामध्ये कोणी राहत नव्हतं का?
नाही ते ना, जेव्हा आम्ही इकडे राहायचो ना, तर तेव्हा,,, भाडेकरी वगैरे राह्यायचे. बऱ्याच दिवस,, आणि नंतर मग सगळे भाडेकरी वगैरे हे गेले सगळेच गेले,, आणि त्यांचं आडनाव कावळे होतं. ब्राह्मण, मग ते वारले त्यांची मिसेसही वारली तेही वारले,, ते पोरं त्यांचे येऊनच बघत नाही मुंबईला राहतात,, म ते काही येऊन बघत नाही.
हम्म. त्याला थोडसं हे केलं असतं तरी पण ते रीपे बरं आहे का
हो मग. बरोबर आहे, अ नाही ऍक्च्युली ते आम्हाला घ्यायचं पण होतं. पण मग तेंच कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही भेटत नाही, ते आहे कुठं राहतं कुठं काही माहिती नाही, मग कसं पॉसिबल होईल, भेटणार नाही न काही नाही
येत पण नसतील इकडे.
हं. तेच तर.
नाही तर छान त्याला ते थोडसं ते लोक कांनी सगळं घेऊन गेले.
हम्म.
आणि ते पूर्वीचेच चांगले राहतात लाकडं वगैरे दारं वगैरे, असतात.
हो मग बापरे, आहो किती माहिती हेका, लोकं दहा दहा वीस वीस लाखाला घे
हो ना.
इथं समोर पण एक वाडा होता ना, त्यांनी विकला तो वाडा.
हां.
तर त्यांचे लाकडं इतक्या महाग गेले, तर बस, आता ते लाकडं देऊन त्यांनी तिथं म्हणजे, घरंही बांधून झालय त्यांचं.
ते बघून आल्या ते तुमच्या तुमच्याच घराचेअअअ दीड वर्ष झाले पण तरी मजबूत आहे आतापर्यंत, हा.
तेव्हा आमच्या आधीचे घरं घेतलेले त्यांना किती, किती झाले असतील.
म्हणजे ते लाकूड किती मजबूत आहे बघ.
हो, मग.
हम्म‌.
ते ना एवढं पडलही नसतं.
हा.
आता कसं, सिमेंटचं काम आणि मातीचं काम शेवटी फरक आहे ना?
लक्ष थोडं दिल असत, त्याला म्हणजे असं
नाही ना, बाहेरून तसं काही करता, येत नाही त्याला.
हो. आणि ते, भिंती पूर्वीच्या खूप चाड पन असतात.
आणि पहिले कसं, नाव आपण कसं कलर वगैरे देतो. किंवा तेल असं त्याला ते पुटी मारता, लाबी लाबी हां. तसं ना, या घरांना कसं ते, शेनामातीने पोचारायचं राहतं. आता आमचं घर तसं नाहीये, शेनामाता त्यांनी पोचरायसारखं, कारण की आमच्या नंदन म्हणजे अं, आम्ही लहानचं होतो, तेव्हा थोडसं वरती आहे मातीच वगैरे पण खाली पूर्ण, याच आहे सिमें
सिमेंट
वरती आहे माती विटा, खाली पूर्ण सिमेंट वगैरे मग, त्याच्यामुळं असं काही नाही.
इथेच थोडं
नाही गळत वगैरे नाही, काही नाही. असं. पण आता शेवटी, जुनच आहे.
छान वाटतात पण घर होय ना, असं.
आहो मी तर माहिती आहे का, आम्हाला बांधायचंय ना, आता मग मी माझ्या भावाला पण म्हणते की अरे! थोडं ना असं, जुन्या टाईप, वाड्या टाईपच बांधायचं. हम्म, थोडसं तोच लुक ठेवायचा. म्हणलस, आता काय होतंय, हा शेजारचा वाडा पडतोय ना तर तो त्यांचं त्याच्या त्याच्या, मध्ये नाही पडतं तो सगळं आमच्या वाड्यामध्ये त्याची माती ती कौलं, सगळे वाड्यात येतेय.
तेच्यामुळे त्रास होतो तीला, सारखं स्वच्छ काय?
नाही ती कशी वाजव नाही म्हणजे आम्हचं मोकळ आहे ना, गाडी वगैरे लावायला जागा आहे, ना. हम्म, मोठ त्याला ते पहिले कसं चांण म्हणाय
तस, चांंद आहे. आणि, मग काय? ते त्याच्यामध्येच पडत, जरा, जरा, जरा, जरा. जेवढं मातीचं तेवढं, पडल या बाजूला सगळ त्यांच सिमेंटचेत ब्रा्मणां पण ते नाय पडणार, पण मग तोपर्यंत त्रास ना. हे पडतंय पडतंय पडतंय, चाललंच आहे टुप ठप थोडस पडला, अस का थोडस उद्या. चिली, ती समज नाय तुमच.
हो, मी नेमकं ना त्या दिवशी जेवण करायला बसले. आणि म्हटलं खी मोठा आवाज आला काय मला वाट की आम म्हणजे आमच्याच इथलं काय पडलं काय. अ -म्हंटलं ते पुढच्या बाजूचं एक साईडचं आहे थोडंसं हे झालेलं.
हम्म हम्.
तेच पडल काय म्हणून बघायला गेल होते. तर ते ब्राह्मणाचा वाडा पडला. अन् फुलधूळ माती बीती सगळं उडायचं जेवढं ओल हो तेवढं नाय पण मग मधलं कोरडं कोरडं होत ना ते पडल्यानंतर ते सगळं उडायचं.
ती परत उन्हाळ्यात अजून त्रास करत ते पाऊस आता एकदा संपला ना परत ते माळ ती कोरडी हो ती आणि मग ते उडायला चालू होतं.
हा मग धूळ वगैरे खूप होऊन लागते घरात.
हम्म, जुनं जसं वाड असते तसं बांधा पण सगळं नवीन फर्निचर करायचं पण दिसायला लुक त्याचा बाहेरून
लुपत्याचा वाड्यासारखा हो तसच करायचंय नाय म. मग तो म्हणून की जुन्या घरांचं कसं खालीच होते घरं काय वर
नव्हती हो एखादा महत्त्वाचे.
तो म्हणे मग मी खालीच सगळे रूम बांधल चाललं का मध्ये वाडा सारखं मोगळा आणि चारीही बाजूनी मस्त बांधून, ए म्हंटलं नको नको तसं नको म्हंटलं.
नाय एक मजला बांधायचं होती आणि त्याला कौलारू टाक कायच खालच राह्य
हम्म, म तो म्हणे कि खालीवरती बांधून घ्याय च -तिसऱ्या मजल्यावर गच्ची ठेवाय ची -पुढून द्यायच तसा लूक छान अस.
तिथ बाहेरच दिसलं पाहिजे तस छान वाडा आहे आत मदी.
हा म.
हम्म. थोडं फर्निचर त्या टाईप करायचं.
हा फर्निचर तसं त्या टाईपमध्ये थोडंस करणार. आता तुम्हाला माहितीये का माझी आजीची सासूबाई म्हणजे माझी आजी ए ना. तिची बी सासूबाई म्हणजे माझे खापरपणजी, त्यांचा पण पलंग अजून ए. पूर्ण सागाच्या लाकडांच आय, आणि तेव्हा कस आपल्याकडे कस आत हे कुलुपची चावी तेे स्टीलमध्ये तस नाय तिथ, तिथ ते नट बी ट - त्याला असंच त्याचे स्क्रू ए ते काढायचे. त्या याला बर का, पलंगला हो. अजूनपण ए.
त्याला तशे स्क्रू आणि जड पण असेल खूप माहिती ह्य ना तेचं नाहीं खूंप जां आहे
तरी पणं आहे भरंपूर मोठां आहे त्यांच्यामुळे चांगलाच येतो अजूंन दणंकटं मगं त्यांला कायं म्हटलं मस्तं तोंच व्यवस्थित करूं आपणं त्यांलाचं हे लावूं म्हंटलं अं थोडंसं कलरिंग वगैरें वगैरें करूंन ठेवायचं चालेल चलां ताई आपलां वेळं झालायं आहे छांन वाटलं बोलूंन. बांय